हा कशा आहेत.
मी मस्त, तुझं काय चालू ये.
मी पण आहे. मी बसले म्हणजे,
हा हा, जेवण वगैरे झालं.
हो झालं तुमचा?
हो, माझं पण झालं. आत्ताच थोडं फ्री होते. मी इथंच पनवेलमध्ये राहते.
हा हा हा.
हां, कॉलेज वगैरे काय?
कॉलेज झालं माझं बी एस सी. तुमचं नाही तुमचं तुम्ही मॅरेड आहेत ना.
हो हो हो.
हां हां हां मग बाळ कसं आहे?
आहे तो झोपला आता सध्या
हां. हां हां हां म जेवन नाही ऊन पडलंय.
हा हा मध्ये तिथे पावसामुळे पण खूप जास प पाणी वगैरे झालं होतं ना पुलावर वगैरे आलं होतं.
तो अष्टमीचा पूल तर तुटलाय.
हा हा हा. दहावीर महाराजांना वगर तिकडे जाताना बघितलं आता बऱ्यापैकी पाणी नाहीये पण न्यूज मध्ये वगैरे बघत होत त्यावेळेला भर भरपूर पाणी वगैरे साठलं तिथे.
हो आमच्या इकडे कधी येत नाही तो आलेला. पाणी खूप आलेला.
पाऊसच तेवढा पडला आता पाऊस बरोबर गेलाय पूर्ण आणि एकदम कडक ऊन वगैरे पडलाय.
हो हो. तेच बाकी मस्त. नाही मम्मी झोपले मम्मीचा झोपायचा टाइम झालाय मम्मी झोपले पप पा आमचं वॉशिंग सेंटर आहे ना पप्पांचं.
हम्म हम्म हम्म.
हा तर मग पप्पा पण आता आले झोपा झोपतील मग जातील चार वाजता.
आ
हां.
तिकडचं कसं आहे आता वातावरण वगैरे पूर्ण जास्त दमट हवामान असल्यामुळं खूप त्रास होत असेल ना उन्हाचा हम्म.
पाऊस आहे की नाही?
पनवेलला पाऊस आहे?
नाही-नाही इकडचा आपण पाऊस आता पूर्ण थांबलाय एक आठवडा झाला आता.
हा हो इत इकडे पण.
हम्म भरपूर म्हणजे पाऊस वगैरे होत त्या वळेला जरा जास्तच म्हणजे ट्रेनचा इशू वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या.
हो खूपच आणि इकडे हा आम आुमच्याकडे कधी पाणी येत नाही पण आता हे धरण सोडलेलं ना कोलाडचं.
हां हां.
त्याच्यामुळे खूप पाणी आणि सांगायचे पण नाही की धरण सोडतत माणसं सावध राहतील ना.
मग काय तर अचानक पाणी आल्यामुळे बऱ्याच जणांच नुकसान पण झालं म्हणजे घरात वगैरे पण पाणी गेश शिरलं होतं आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी ची आणि अचानकपणे झाल्यामुळे लोकं ऐन वेळेला काय करणार.
हा ते ते तर आहेच हम्म.
कॉलेज वगैरे जत झाल्यानंतर काय करणार आहेस पुढे?
काय नाही जॉब करत होते मी पण सोडला जॉब म्हण
हम्म.
जॉब सोडून दिला मग, घरीच असते.
हा हा.
हा ते मुलांचे ट्युशन वगैरे घ्यायचं चाललेलं, पण कोण आता आता सगळीकडे ट्युशन झालेत, कोण यायला नाही बघत.
ते आहेच आणि आता एज्युकेशन म्हणजे लहान मुलांच पण खूप शिक्षणामध्ये बदल झालाय. आधी सा थोडा वेगळा होता ना, आता पोर्शन वगैरे बदलल्यामुळं म्हणजे सगळ्याच गोष्टी जरा चेंजेस झाल्यात.
हा, मग मुलगा किती म्हणजे महिने झाल्यास तेला? सहा महिन्याचा हां हां बरोबर बरोबर.
कालच सहा महिन्याचा झाला तो
हा हा, मग नाव काय ठेवलात?
त्याचं नाव शारविल ठेवलंय.
शारविल हा हा. मस्त.
मग काय? हम्म. बाकी काय इकडे पनवेलला वगैरे, या साईड ला येणं होत असेल ना?
नाही ते एकदा जॉबसाठी आलेले तेवढंच आणि शॉपिंगला दादरला.
हा बरेच जण तिकडे आता गणपतीत वगैरे, जरा जास्तच असतं ना त्या साईडला. कोकण वगैरे साईडला, गणपतीत वगैरे जरा छान अस हां, बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात.
आणि पावसाळ्यात तर जाम नुकसान झालं इकडं, अ गणपतीचा मूर्त्या वगैरे वाहून गेल्यात.
अरे बापरे, म्हणजे आता पेनला वगैरे पण बऱ्याच मूर्त्या वगैरे बनतात ना, लोक खूप पेनमधून वगैरे गणपतीच्या मूर्त्या घेऊन जातात.
पेनला पण खूप आलेला पूर.
हा तेच म्हणजे गणप पती वगैरे त्या साईडला बनतात वगैरे ना, आता मला वाटतं, पेन आता म्हणजे या साईडचे लोकंपण खूप प पैनवरून वगैरे गणपती घेऊन जातात.
तेच मग,
करायचं ठरवलंय आता.
काय नाही, हा ट्युशन हा. काय नाय आता घरीच.
हम्म हम्म.
हा, जॉब करायच चाललेलं पण जॉब काय लागत नाही, रिझ्यूम सगळ्या कंपनीत देऊन ठेवलाय.
हा हा हा. आता जॉबचे पण खूप प्रॉब्लेम्स आलेत आणि वेकन्सी अग वर अवेलेबल नाहीयेत शक्यतो आणि कॉम्पिटिशन पण वाढलीय.
हां हां, तुम्ही ह्याला ओळखत असाल ना जागृत मोरे?
नाही नाही.
नाही ना. हां हां तो माझा भाऊ. म्हणजे तो ऑफ झाला हां, ऑफ झाला हां.
का, काय झालं होतं त्याला?
मर्डर झाली ना त्याची
हो.
हा हा. नाही तुम्ही इकडे कुठे, रोहा कोलायला फेरी होत असेल ना तुमची?
आं होते तशी, पण जास्त नाही. कारण न मिस्टरांच्या ऑफिस म वगैरे आम्ही इथेच जास्त करून राहतो ना. त्यामुळें जास्त नाही होतं. पण येतो असं कधी अधूनमधून आणि आता बघू गणपतीला वगैरे,
हां हां, हो. हो. हो. तुमच्या तिकडे असतो गणपती पनवेलला.
आता इथे नाहीये, पण गावीच असतो ना, कोलाडला अस सो त्यामुळे तिकडेच मोस्टली येणं वगैरे होतं आमचं.
हां हां
आणि बरेच लोक आता गणप गणपतीला वगैरे तर शक्यतो कोकणातले गणपती वगैरे खूप छान आहे तिकडचे, सगळ्या गोष्टी लोकं जागरण वगैरे कर म्हणा किंवा भजन वगैरे चालू असतात काय काय ब गोष्टी आहेत तिकडेे छान बसवतात. तिकडच्या फेस्टिवल म्हणजे चांगलं वाट त्या काय गणपती वगैरे तिकडे.
माझ्या मामाचं गाव निळी सालाव निळी माहिती असेल देवदंडा
रेवदंडा माहितीये रेवदंड्याला वगैरे तिकडून गेलो होतो आम्ही. अ मला वाटतंय काशीद बीच ला वगैरे असं फिरायला. हम्म फिरायला गेलो होतो.
तिकडे खूप बीच वगैरे आहेत. अशे अलिबाग साईड.
अलिबागला हो आम्ही म्हणजे शक्यतो तिकडे, असं येतो. अ-सुट्टीत वगैरे असं, अलिबागच्या साईड ला बीचेस ला वगैरे जायला.
हां हां हो बरोबर आम्ही पण जातो सुट्टी असल्यावर. आज संडेला म्हणजे रविवारी जाम गर्दी.
हो रविवारच वगैरे शनिवार रविवारी कसं सुट्ट्या वगैरे असतात ना, आता उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये पण बरेच लोक गेले असतील? फिरायला तरी इकडे तिकडे आता शाळा चालू झाल्यात मुलांच्या त्यामुळे मला वाटतयं.
हां, हो डायरेक्ट गणपतीतच. मग गावी येतात सगळे कोकणात.
हा कोकणात आता तेच ना आता गणपतीला यायचं.
हां, तेच.
कोकणातलं वगैरं गणपती बघण्यासारखे हो हो जेवण झालं मगा अशीच.
हा..
त्याचच आता झोपवत होते त्याला
हां. हां.. हां.. हां... बरोबर. मग.. अ काय बोलत होते?
बाकी तुम्ही कुठे गेला की नाही फिरायला?
अ नाही दादा ऑफ झाल्यापासून, माझी मम्मी दादा ऑफ झाल्यापासून माझी मम्मी जातच नाही कुठे? आणि मला पण नाही पाठवत घाबरते ना
बरी आहे ना ती आई म्हणजे मम्मी वगैरे बरे आहेत ना म्हंटलं.
हा बरे आहेत सर्व बरे आहेत ते कस्टमरचे नाही म्हणजे नऊ, आठ वर्ष झाले असतील.
हा हा आता थोडासा हम्म पण थोडा धक्का वगैरे बस असेल ना त्यांना त्यावेळेला
हो हो हो
मुलांचं वगैरे आता खूप आता तर जास्त आत्ताची परिस्थिती बघतोय ते तर जास्तच टेन्शन,
छोट्या पण मुली हे नाही म्हणजे हे करत
सेफच नाही म्हणजे, आता लहान मुलं मुली. मुलींच किंवा बायकांचं म्हणा किंवा काय आणि लग्नाचं वगैरे पण बरं. बऱ्याच गोष्टी अवघड झाल्यात आता
हो. खूपचं, हा नाहीये हां.
परिस्थिती फारच चेंज झाली आधी ची परिस्थिती आत्ताच्या मध्ये, खूप फरक आहे.
हो हो, खूप.
हम्म.
हां, मग आज जेवायला काय केलेलात.
जेवायला बटाट्याची भाजी आणि चपाती होती.
हां, आज उपवास असतो ना सोमवारी.
मी नॉन व्हेज खातच नाही. व्हेज आहे हा,
आम्ही नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय हो, हा.
त्या‌ लोकांना बरेच आहे. मच्छी वगैरे प्रकार भरपूर असत त्या साईडला. हा म्हणूनच विचारलं तर मी, कोकणात वगैरे आहेत कां?
हा हा.
नॉनव्हेज वगैरे मी काय तेवढं नाहीच पहिल्यापासून चं खात नाही, नाय खातं. ते खातात. कारण तो कोलाडीच असल्यामुळे तो खातो. हम्म
हा तेच आम्ही पण, आज हां. चालेल मग, हां हां.
हा आता थोड्या थोड्या वेळाने आता बघ बोलूया चालेल
चालेल चालेल.
हा, कर मग तू थोड्या वेळाने कॉल मला.
हो हो हो, चालेल हां हां, चालेल ला हां. हा हा, बाय.
हां.